हॅलो
हॅलो
हा बोला कि
काय करायलाय?
काय नाही बघा हाय आत्ता बाजारासन जाऊन आले.
हा हा आज बाजर असतोय का?
होय आज गुरुवार बाजार असतोय.
हा हा आमचं पण गुरुवारीच असतेय.
होय मग सकाळीच असतेय का संध्याकाळी?
आमचं सकाळीच असतंय.
हा हा
अकरा ते एक किंवा दोन पर्यंत. होय घरातला आवरायचं ते परत उन्हानाच एवढं त्रास
होय आणि ऊन जास्त असल्यामुळे जायला नको होत अजिबात बाजारात
होय होय
गर्दी लय असती ओ
हम्म तो बाजार म्हंटल्यावर असणारच
होय
आणि काय काय आणला बाजारातन मग? होय आहे बघा तुमचे?
आहे बघा जेवण?
जेवण झालंय आमचं तुम्ही जेवला?
झालेय बघा.
हा हा बाकी घरचे कसे आहेत?
आहेत, सगळे ठीक आहेत. तुमच्या घरात?
हा, आहेत बरेत सगळे.
होय. शाळा चालू झाली की या. लावून दिला नाही?
शाळा? होय, त्याचं आता ऍडमिशन केलंय. पुढल्या सोमवार पासनं पाठवायचं म्हणताना थांबलय आणि
होय, कुठं बाहेर घातला काय?
हा, ह्याला, किशोर अकॅडमीला इंचलकरंजीत, टाकोडे, इंचलकरंजीला.
हा-हा, तिथं मधे आहे ते.
हा-हा, ते मधे आहे तेच.
हा, हा, मं?
मग काय, चालू आहे तेच, शाळेचं पण बघायचं त्याच्या, डॉक्युमेंट्स गोळा करायचं चालू आहे जरा.
होय?
हम्म!
जातोय काय?
आता जाऊन बसल्यावर, मग बसणार-बसतोय काय बघायचं. थोडं सवय होईपर्यंत जरा त्रास होणारच, रडणार तो पण सवय नसल्यामुळं.
होय, होय. एकदा रुटीन बसलं की जातात आपणच, मग तवा राहा म्हटलं तरी राहणार नाहीत घरात
होय, त्याला इथं गावात घेऊन जात होतो, त्यावेेळेला पण बसत नव्हता तो, मी जवळ बसलो तरच बसणार. नाहीतर मग बसणारच नाही. हम्म!
लहान पोरं अशीच करतात, ल-जातात, एकदा नाही, त्यांच्या मनाप्रमाणच वागतात ती, मर्जीनच
होय.
हम्, मग?
तसं एकटं राहायची सवय पण नाही त्याला जास्त.
होय? जेवण तेन बनवलंय काय आज बनवलंय, वेगळं असं काय?
आज बाजारातनं भोपळां आणलेला घाऱ्यासाठी. घाऱ्या करायचाय. हम्म.
कशा करतासा तुम्ही घाऱ्या?
आम्ही, किसून त्यात गुळ घालून शिजवतोय पहिला.
हम.
आणि मग नंतरनं ते शिजलेलं म्हणजे पहिय पेस्ट असते ती नंतरनं जो थं-थंड होईपर्यंत ठेवायचं. त्यामध्ये गव्हाचं पीठ आणि मीठ थोडसं घालून, मळून घ्यायचं ते.
हा.
आणि मग छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या आणि तळायच्या.
होय! मग एकदम असं घट्ट म्हणायचं काय मऊसर म्हळलं तर चालतंय?
आपण चपातीला कसं मळतोय ना, त्या पद्धतीनच मळायचं.
होय? आणि काय घालता काय तेवढंच?
असं, अ-म्हणजे सुंठ किंवा वेलदोडा ते तेवढं घालायचं फ्लेवर साठी.
हा, हा.
दुसरी पण पद्धत आहे एक, पण म्हणजे किस ण्याऐवजी बारक्या बारक्या फोडी करून डायरेक्ट कुकरला जरी लावलं ना? तरी पण छान शिज तय ते.
अ म्हणजे ते भोपळ्याचे काप ह्याला कुकरला लावायचंय आणि त्यातच गुळ घालायचा काय?
हा त्यातच गुळ घालायचा आणि शिजवायचं आणि नंतर मॅश करायचं ते.
हा
आणि नंतर मग मॅश केल्यानंतर- पीठ तेल घालून आणि परत पीठ मळून घ्यायचंय आणि मग तळायचं पुऱ्या.
हा हा
ते जरा सोप पद्धत आहे होतय लवकर ते. हे किसत बसायला थोडा वेळ लागतेय.
होय होय, ते किसत बसायला वेळ लागतेय.
हम्म. शिजल्यानंतर काय मॅश होतय लगे लगे.
होय लगेच मॅश होतय, त्याला काय वेळ लागतच नाही.
नंतर मिक्सरला जरी लावलं तरी पण चालतय.
हा ते भारी कि मग, पटण होतय.
होय. फक्त काही जरा पेस्ट अस अ जास्त पातळ झाल्यासारखं होत- ते हा, त्यामुळे जरा पीठ जास्त घालायला लागतं एवढंच.
हो मग पीठ जास्तच घालायचं असलं तर मग गुळ पण जास्त घालायला लागणार नाहीतर -
हा मग ते शिजतानाच आपण ते सगळं करायला पाहिजे, म्हणजे शिजतानाच ते गुळ जास्त- प्रमाण घालायला पाहिजे त्याच्यात.
होय. होय.
एक एकदा असं पण होते की, होय म्हणजे एक एकदा असं होते की आपण- गुळ जास्त घातला आणि नंतर ना पीठ म्हणजे पिठाच प्रमाण- कमी केलं तर मग- ते पुऱ्या पण व्यवस्थित तळत नाहीत, सगळ्या तेलात असं खाली चिटकून बसतात.
होय काय?
हम्म.
बरं झालं सांगितलं, म्हणजे त्या प्रमाणे पद्धतीने आम्हाला बी-
हा म्हणजे आप- पण अस विचार करतोय नंतर न पीठ घातल्यावर सप्पक होईल म्हणताना गुळाच प्रमाण जरा वाढवतोय आपण. पण तस करून पण काही उपयोग नाही, एकदम कट्- ठीण कठीण होतात ते आणि तेलात खालीच बसतात ते असं फुगत नाहीत ना.
होय म्हणजे प्रमाणबद्ध घ्यायला पाहिजे सगळं.
होय.
हम्म हम्म.
तुम्ही कशे करताय?
मी पण तुमच्यासारखंच करतेया.
हा हा.
म्हणजे तुम्ही पहिली जी पद्धत सांगितला, जी किसून घ्यायचं हा- त्यात गुळ घालून शिजवायच आणि ते पूर्ण थंड झाल्यावर मग त्यात पीठ मिसळायचं वेलदोडे किंवा सुं- ठची पूड घालून मंग करायचं, असंच करते मी पण.
हम्म हम्म.
तेच म्हटलं तुमची आणी पद्धत कुठली म्हणजे जरा सोपं झालं क नी बरं पडत, ते मला किसायंच एक लइ कंटाळा येतोय. खिसायला आवडत नाही माहितीहे.
पण दुखतात ते किसून किसून ह ह.
आन् त्यात कसं बाळ लहान असल्यामुळे मग- ते उठल कि झालं ते मध्येच सोडाय लागतय, हम्म. ते मदे सोडलं क नही, ते परत आणयच, तेच हातात घ्यायचं, म्हटलं क नही लईच, पारच कंटाळा येत य त्याच
हा हा.
सगळी खातीच ये.
हो, छान लागतय क नही खायला ते, खरं? आणि पौष्टिक पण, लहान पोरांना दिलं, तरी पण चालते ना ते.
होय होय, पौष्टिक असते, गुळाचं प गुळ असल्यामुळे, आपल्या शरीरासाठी पण चांगलं असते, शुगरवाली पण खाऊ शकतात ते, हम्म.
आणि त्यात सेंद्रिय गुळ वापरला, तर फारच चांगलं असतय. म्हणजे आरोग्यासाठी खूप चांगल, नही तेे सेंद्रियगुळ
होय.
म तुम्ही गेलता का नाही, आज बाजारला?
आज मी नही गेलो, मम्मी गेलेलीत.
होय.
त्यानीच जात्यात, कधी-कधी तर जातो, मंग मी.
हा हा. मग गर्दी असत काय खूप? म्हणजे असं पूर्ण भरलेलं असतोय काय बाजार?
अं हो असते, एवढी पण, म्हणजे जरा पहिल्या-पहिल्या लवकर गेलं, तर मंग जरा गर्दी जास्त असते. नंतर मग, साडे अकरा-बारा नंतर गेले, तर मग जरा गर्दी कमी असते.
ह्म हं. मग काय-काय बाजारामध्ये तुमच्या?
आमच्या आता येते, तरी बऱ्यापैकी भाजी ते न, येतात सगळ्या. पालेभाज्या असतात, अम बाकी मग ते कपडे वगैरे असतात, ते पण एवढं जास्त काही, जास्त प्रमाणात नही, पण एक-दोन-तीन स्टॉल आहेत, तेवढे असतात कायम.
हं हं.
ठराविक
होय, आता नही माळव जरा, महाग झाले नही, अलीकडं?
होय, उन्हाच्या उन्हामुळे जरा, माळवांचं पण महागाई वाढलेलच ये.
पाऊस पण नही नइ आता, ह्या वेळे जे पाऊस पाहिजेल होता, ते आता ऊन आहे, आता सध्या.
होय. गेल्या वर्षी, किती मे महिन्याच्या एंडिंगलाच, पाऊस चालू झालेला, आता मे महिन्या संपून जून चा संपत आला हा, तरी पण आजून चालू नहीं पाऊस.
होय होय. आदि आपण शाळेलाच येतो, त तेवढं त किती पोस पडायचा नही?
होय, चालू झाल्या-झाल्या शहाळ्या, एक दोन तारखेलाच चालू व्हायच्या वेळेलाच, चालू असणार.
शाळा चालू व्हायची सुरुवात तीच आणि ती पावसाची सुरुवात ते प पावसातन भिजत जायाचं, भिजत यायचं आणि मेन म्हणजे, ज्या वेळेला शाळा भरायची ना, त्या वेळेलाच पाऊस चालू व्हाय चा, मध्ये सुट्टी असायची काय, आणि सुटायच्या वेळेला, एक पाऊस यायचा. लैय पावसात ना आणि ते मजा वेगळी असायची पावसातनं भिजतं घरला यायची. घर होय घरात ओरडा खायचा खर भिजत जायच च
हा आणि आपला पण ते घराजवळ शाळा वगैरे असल्यामुळे सगळं म्हणजे मिळत होता, आपल्याला जो आनंद मिळायचा तो आता कसं स्कूल बस वगैरे असल्यामुळे एवढं
हो, नाही आधी सारखी आता परिस्थिती राहालीच नाही, कशाच्याच बाबतीत नाही. म्हणजे वातावरण नात, किंवा हवामान सगळं परत अं शाळे च्या बाबतीत, लहान मुलांच्या बाबतीत आपण आता किती अगोदर मज्जा करायचो आता, आताची पोरं खेळतात थोडी.
नाहीच की, आता मोबाईल ते हा त्याच त्याच्यामुळे सगळां वेळ गेलाय.
हो त्याला का, हो आपल्याकड मोबाईल नसायचा. लगोरी नं खेळ, जिबली नं खेळा
सुट्टीच्या दिवशी घरात बसायचंच नाही, नुसतं बाहेरच फिरायचं.
आम्हाला हुडकायला येत होतेत आमचे पप्पा मम्मी आणि आता या पोरा बाहिर जावा रे बाहिर जावा रे म्हणत
सांगायला लागतेय होय, तरी पण जात नाही ते.
जायित नाही, नाही ऊन आहे आता ऊन लाग जाय मी काय जाईत नाही, मी आता मोबाईल बघतो ऊन खाली झाल्यावर जातो म्हणत्यात आमचं तर.
तिथे ऊनये नाही जाऊ नकोस बाहेर वर आता त्यांनीच सांगालाय का आम्हाना
आम्ही आयिकत नव्हतो, वट जाणारा आम्हाला ह्या गल्लीत ना त्या गल्लीत, त्या गल्लीत न ह्या गल्लीत फिरत होतो आम्ही.
हा -हा, आमचं पण तेच होत. शाळा चालू असती, असायची त्या वेळेला शाळेला जायला नको असायचं. पण ज्या वेळेला सुट्टी असायची, त्यावेेळेला जाऊन ग्राउंड मध्ये खेळायला आवडायच मस्तपैकी अं हं हं
आणि शाळेचं पटांगण ग्राउंड केवढ मोठं असायचं नाही आता नुसते बिल्डिंग -पिल्डिंग उभा केलात अीधी खोल्या खोल्या लहान, लहान खोल्या असायच्या सगळं वर्ग आणि अं पुढं मैदान खूप मोठं असायच की खेळण्यासाठी आणि आता ते बिल्डिंग मोठा केल्यात आणि मैदान
मैदान कमी केलात होय, अभ्यासाच -अभ्यास जास्त असल्यामुळं
आणि आपण यांच्या सा तीथं किंवा दोनच्या जेवायच्या सुट्टीत जेऊन, पटापटा जेवायचं आणि खेळायला जायचं असं करत होतो. आत्ताचे पोरं जेवतात भराभरा आणि जातात आणि अभ्यास करत बसतात.
होय -होय काय करणार तेनी तर वरणच ऐवढं प्रेशर अस ते त्यांना नि, अं, हं हं
खरं अगोदरची मज्जा लै आणि आत्ता आठवले की अनेकदा शाळेला जाऊ वाटते. आणि त्यावेेळेला जायंच असतानी गेलं नाही, अं, हं, ही' आगोदर मज्जा होती छान.
आणि आत्ता शाळा बंद झाल्यापासनं म्हणजे कॉलेज पण कंम्प्लीट झाल्यापासनं गेलता की नाही कधी शाळेत भेटायला वगैरे?
होय गेल- गेलेलो.
हम हम हम.
तेव्हा पण छान वाटलं पहिल्याची सगळ्या आठवणी जुन्या आठवणी ताज्या झालेल्या.
या गोष्टीवर तुम्हाला आणि कधीतरी सांगते निवांत.
हा हा.
चालतय करा आणि थोड्या वेळानं, ठेऊ का?
काय बोलला?
करा आणि थोड्या वेळान मला हम्म जरा काम आहेत करते थोड्या वेळाने तुम्हाला.
हा हा ठीक चालेल बाय.